हा बोलकी रे.
दे काय कराल्यास?
काय नाही हाय बसलोय पाऊस चालू हाय बोल की.
हाक मारलं तू काही एक नाही दोन नाही गाडी असून स चट न्हेलीस तू काल. म्हणून म्हटलं हे काय अर्थ हाय होय? कुणासोबत रेस लावल्या काही महित म्हणलं?
नाही जरा गडबडीत होते. आणि म्हणून गेले. काय नाही मम्मी म्हणजे मम्मी पप्पा पण घरी नव्हते. मग मला जायचं होतं जरा लव बरं काम होतं घरी म्हणूनचं चालेले आता काय रस्त्याकडे इकडे तिकडे बघत बसायचं.
अरे नाही मी काल काय झाल दोन तीन वेळा कॉलेज मध्ये पण मी विचारलं आणि झालं कसं, की नंतर न बघीतलं तर तु नव्हतीस म नंतर जातांनी दोन गेट पशी आलो त्यावेळी विचारलं. कि हे कुठं आहे, तर तू बरोबर समोर दिसलीस तर तुझ्या तिथपर्यंत येवू पर्यंत तू गाडी घेऊन तु सुसाट. म्हटलं आता काय करायचं मला असायमेंट पण दे तो म्हटलेलीस आणि ती विसरलीस वाढत. तो तू लगेच असाइमेंट देतो म्हटल्याल ते. मी त्याच्यासाठी करतोय ना. माझा एक नंबर लास्टलाय. म्हणून मी समजू शकतो आपण. मधी जर नंबर असता तर मला, तिकडं तुझ्याकडेच याय लागलं असतं. घरी तुमच्या.
हम्. म यायचं, ना.
काय नाही. कसाय, असं डायरेक्ट येऊन, चालतंय काय मग?
तेला, काय होतंय? मैत्रीमध्ये, तेवढं तरी चालतंय एवढं.
त्या असायचा. खरं कसं? माझा नंबर पण नंतर कसं? लास्टलाय ना. हो म्हटलं. माझा लास्ट ला नंबर आहे. तर माझा कुठं? आता चेकिंगला वगैरे पहिला नंबर येईल. कारण, मॅडम वगैरे कसं पहिल्यांदा अगोदर मी मॅडमांच्या रडारवर हाय. काय झालं माझं नाव घेईन. ये पुढं. तुलाच माहितच हाय. कॉलेजमध्ये माझ्याबद्दल कसं? दंगा करत्यात. मॅडम वगै रे. मॅडम, सर काय- काय काय चाललंय बुवा? असं म्हणत्यात कधी- कधी.
मग झाले का नाही? असाइनमेंट पूर्ण.
मग मी त्यावेळी गप मान खाली घालून. हा तसं म्हणतातच. आणि मला तर बघित की, सगळे हमखास म्हणतातच.
म्हणतातच. कारण, कायय पूर्णच होत नाही ना कधी. लवकर वेळेवर.
आता काय करायचं, आता? काहीतरी कामं असतात. बाहेरची इकडं -तिकडं.
मग, आता हे काय, कारणं देऊन चालणारय व्हय? वेळेत तर काम करायलाच
आता कारणं देऊन चालत नाहीत. पण आता काय करायचं? आपल्याला काहीतरी कराय तर पाहिजे. बा सोबत- सोबत आता काहीतरी. आता माझ्या डोक्यात काय? आता आपण काहीतरी करतोय, काम करत- करत. काहीतरी आज न उद्या, आपला बिझनेस करायचाय. म्हणून, आपण ती फील्ड निवडलीय शिक्षणाची.
मग तुझं काय आताय? फूढे, डोक्यात. की, काय करायचं? बिझनेस कि जॉब वगैरे.
तेन्ही तरी कसं? थोडा एक्सपिरियन्स साठी सहा - सात महिने जॉब पहिल्यांदा करायचा. पण चांगल्या ठिकाणी. त्यांनी जर असेल. तर नसेल तर एखादा बिझनेस असा सिलेक्ट करायचा. की, तो लाईफ टाईम आपल्याला सेट झाला पाहिजे. आणि त्यातन पण काही बिझनेसचे असे, धडे पण घेतले पाहिजेत. आता आपल्याला पुस्तकात तरी असतच. सगळं, कसं, काय आहे? काय, करायचं?
आहे पण, जो एक्सपिरियन्स आहे ना. तोच महत्त्वाचा आहे ना.
एक्सपिरीयन्सच, सगळ्यात महत्त्वाचा असतो आता. आणि कारण काय होतय आता मी बरेचसे काही लोक जणांचे ऐकतोय की, बिझनेस स्टार्ट करतात. सगळं होतय. पण एक एक वर्ष झालं की, नको वाटतं. की मग त्यांना, प्रॉफिट- लॉसवर, त्यांचा इफेक्ट पडाय चालू होत.
हा, आता म्हणजे तसंच चालू आहे. म्हणजे, काही- काही मुलांच तसंच चालूय. पण, माझं काय म्हणणंय. की, थोडे दिवस जॉब करून. तिथला एक्सपिरियन्स घेऊन. तिथं काय म्हणजे, जे चालय ना. म्हणजे, समजा पण आता एखाद्या, पॉवरटूल्स मध्ये वगैरे. जॉब करायला लागलोय. तू कराय लागलायस. किंवा मी कराय लागलोय. मग आप तिथला एक्सपिरियन्स घेऊन. आपण अ बिझनेस टाकू पण शकतोय. असं पण होऊ शकतंय. म्हणजे
माझं काय म्हणणंय. बघ आता, तू तर. हे बघ. आपलं आता, एक सेमिस्टर राहिलेली आहे, आता बस. ती झाली की, आपलं पूर्ण काम सपतंय, आपलं सर्टिफिकेट आलं. आपण थोडे दिवस, कोणत्याही बिझनेस, असा एक सिलेक्ट करायचा आणि, माझ्या मते असं सगळ्यांनी कि आपला, जो ग्रुप आहे ना, कॉलेज मधला आपला प म्हणजे, बाकीच काय कसं आहे, बाकीचे कस आता ते, प्रत्येक जण, आता पहिल्या बेंचवरचे, मिडल मधली, लास्ट, बेंच, आम्ही तर लास्ट बेंच आहे. आता, तुम्ही, जरा पुढं असताय, म्हटल्यावर आता तुम्ही, आमच्यासोबत, कशालायताय की नाही, हा, एक विषय आहे.
आता, कसं झालंय माहित आहे, जे लास्ट असत्यात तेच फर्स्ट चालले, आयुष्यत म्हणाले आ, मी.
नाहीय पण कसं आहे, आता आम्हाला जर आम्ही जरा कॉलेज मध्ये कसं, टार्गेट असल्या मूळ, टार्गेट म्हणजे काय, काय झालं की हा, त्यांच्याशिवाय हे दोन काम काय कोण करणार नाहीत, त्यांना खोटं, बोलू असं म्हणतात ना, म्हणताना मी म्हणतो, की यार असो आपल्याला, कुठल्या तर कारणाने, आपली आठवण काढतात.
आठवण काढतात, होय ते तर महत्त्वाचं आहे, कशी का निघेना, पण आठवण येत्या,
चांगल्या विद्यार्थ्याच, एक हुन जात, कुणाला
सरांना आणि, के मॅडमांना,
आता काय माहिती, काय करतंय आता, मग कसं आता, कसं मला परवा, एकदा सरांनी म्हणजे, सांगितलं होत की अ, जर आता तुम्ही, बिजनेस मॅनेजमेंट घेतला असाल, ह,
हा,
तर, पहिल्यांदा काय करा कि अवतीभुवतीचा परिसर, बिजनेस कसे असतात, त्यांना सौर्सस कशा आहेत, प्लस छोटे- छोटे बिझनेस असतात, त्यांच्याकडून स्किल घ्या. हे, सगळे स्कीम आता घेणं. हा, बर आता एखादा स्टार्टअप जर असेल, तर, आपण फंडिंग कस करायचं, त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. वर्किंगॅपिटल कस, मॅनेज केलं पाहिजे, तर मी, मध्यंतरी काय झालं होत. एकदा आम्हाला, व्हिजिटला पठवली होती ना, कि, त्या व्यक्तीने, आम्हाला एवढं भारी सांगितलं की, तो पर्सनली सांगत होता की हा बाबा, तुमच्याकडे समजा, असा -असा अमुक -तमुक एवढे पैशाच तुम्ही, बिजनेस करणार असाल, तर त्यातला किती दहा टाके, का, हा, नेमकं कसं करू शकताय, तर तुम्ही, तुमच्या डोक्यात काय आहे हे सांगा, तर, त्या व्यक्तीन त्याच्या, पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन, आम्हाला सांगितलं. की, जी अशा एक पद्धतीने जायचं, आणि प्लस वर्किंग कॅपिटल, तुम्हाला कमीत, कमी, चार, ते पाच, महिन्याच, तरी हातामध्ये शिल्लक असलं पाहिजे.
हा, हा, हा,
हा आणि आम्हाला पण एवढे जर 'वाटली की कोणत्याही गोष्टी पाच सहा महिन्यात स्टार्कत ला कसं पहिल्यांदा. चालू झाला की आपल्याला व्यापार लगेच होत नाही मग त्यावेळी आपण काय करत. तो हो आपला व्यापार होत नाही म्हण थोडस डिस्टर्ब होऊन जातो म काही दि येणे असतात. त्यावेळी आपल्याला प्रेशर येतं ते आपल्याला डोक्यावर
अम माझं एक मत मी सांगू काय? म्हणजे जर तुला बिझनेसच करायचा असेल ना एक थोड तरी पेशन पाहीजे म्हणजे पेशन्स पाहीजे आपल्या मधे की बाबा ल ब बिजनेस म्हणल कस होणार लॉस आणि प्रॉफिट दोन्ही पण होणारच. प्रॉकीट होणार कधी लॉस होणार तस जॉबमधे कस कस हे हाय ते पणार तुझा हाय तो फिक्सच राहणार हाय म त्यामुळ तुला कस टेनशन हा मग मी एवंढ काम केल की एवढी सुट्टी घेतली की माझा पगार कट होणार. ते एवढंच प्रेशर असते पण कसं हे बिझनेस हा असं असतोय की थोडं लॉस आण थोडं प्रॉफिट. पीठी सहण करायला लागते पण सुरुवातीला अ काही कस्टमर येणार नाहीत किंवा काही आपल्याला म्हणजे काय म्हणतात ते त सेल होणार नाही असं पण होऊ शकत ये आपलं. पण थोडासा पेशन्स पाहिजे बिझनेस मध्ये असं हे.
हम्म. तुम्हाले पेशन्स ठेवणे गरजेचं हाय कारण का आपण जर एवढ प बिझनेस एजूकेशन घेत असेल आणि त्या जर गोष्टी आपण पाळल्या नाही तर आपू न्याला शिक ते शिकलेलाचा फायदा काय? तेवढ्यासाठी तर आपण मग तुझ्या डोक्यात काय आहे आता म्हणजे तू कॉलेज झाल्यानंतर काय असं करायचं ठरवल्यस वगैरे?
कॉलेज झाल्यानंतर आता माझ्या तर डोक्यात हाय डी म्हणजे जॉब करायचा आणि तो जर जॉब म्हणजे असं समजा म्हणजे अ आपण जर आता समजा आताय का ह्याच्यामध्ये किंवा दुकानात किंवा ह्याच्यामध्ये आपण कामाला गेले. म्हणजे असू दे कपड्याच असू दे किंवाअ आपलं पावर टूलचं असुदे, असं कामाला वगैरे की मी तिथला एक्सपीरियंस घेणार समजा त्यामध्ये जर मला वाटलं की मी तसंच बिझनेस टाकायच डोक्यात माझ्या तरी आहे. कारण तो एक्सपिरियन्स मी का वाया घालू आता मी जर सम म्हणले की मी लगेच बिझनेस टाकणार हाय, पण नाही होणार हो तस. होणार नाहीय तसं काही असं मला वाटतंय म्हणजे माझं मन असं सांगा लागले.
माझ्या मधल्या कोणत्या तरी कंपनीत किंवा कोणत्या तरी बिझनेस त्या ठिकाणी अ
हॅलो हा बोला बोल की हा येतो येतो.
बर कस आहे माझं एक म्हण आहे बघ तुला पटकाय का बघ पहिल्यांदा. माझं बग की आता समज आपण एखाद्या ठिकाणी कामाला लागलो काहीतरी बिझनेस तर न लिली यासाठी मला काय म्हणायचं आहे. आपण त्या ठिकाणी लागलोय म्हणून ते दुकान आपण टाक य असं नाही किंवा तो बिझनेस आपण करायचा असं मला म्हणायचं नाही. पण त्या आता समज एक्सवाय जेड आता किराणा मालाचं दुकान आहे हा? किराणा मालाच्या दुकानातलं आपल्याला अ पूर्ण माहिती करून घ्यायचीये.
हा
ब
मला हा बोल की मी ऐकायला लागले.
काय म मुलगा रडालाय काय?
मी आहेच बोल बोल बोल
बर बर मग त्यांचं मॅनेजमेंट जे असतं. हे कशा प्रकारे आहे हे आपलंून पहिल्यांदा बघायचं त्याच्यानंतर काय करायचं, अ दुसरा एखादा कोणता तरी आता समजा की, अ एक कपड्याचं दुकान किंवा टायर शॉप वगैरे असताना त्यांचा बिझनेस कसा आहे तर, त्यांच्याकडून जी बाकीची सगळी स्कील घ्यायचीय आणि एखादा असा युनिक बिझनेस करायचा, कि कॉम्पिटिशन त्याची डिमांड पण भरपूर असली पाहिजे असं म्हणा नायचंय भले ब आ पूर्ण बारा महिन्यामध्ये कमी क आठ नऊ महिने त्याची आवक असली पाहिजे आता समजा कि, खाद्य निरम्याच किंवा असं लिक्विड बेस काहीतरी प्रोडक्ट असतात ना त्याचे समजत असे कस हे कस
मला माझं एक मत सांगू तुला की तू ना म्हणजे असं बेकरीचा असं ह्याचा जे प्रोडक्ट मिल्क प्रोडक्ट किंवा बेकरी प्रोडक्ट वगैरे आहेत ना, तेचा करण्या पेक्षा ना तू तू डायरेक्ट असं म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे असं थोडं त्याची झीज लवकर होणार नाही किंवा त्या नुकसान करणार नाहीत अशा गोष्टीचाच बिझनेस करावा म्हणजे माझं असं मत आहे.
अन कस तुला कस वाटतंय बघ मग कारण कस
बर खूप दिवस मी बघितलं काही बिझनेस वगैरे काय पण ते काय होतेय, काही आपण टॉपिक वगैरे सिलेक्ट कराय गेलं की आता आपण अ काही सईट आहेत हा इंटरनेट वरती त्या आपण सर्च कराय जातोय आणि